हॅलो. आवाज एवढा बारीक का येतोय.
हॅलो.
हा थोडं बारीकच होते बोल की. हा जेवण आताच झालं तुझं झालं.
होय जेवूण आवरूनच बसलोय.
होय.
म्हणल फोन करून तरी बघूया काय काय.
ह भाऊजी काय फिरायला गेलते होय.
होय. दिल्ली मथुरा. आणि कुठं कुठं सगळं आठ दिवस झाले की.
होय.
हम कुठ कुठ फिरून काय काय पूर्ण दिल्ली आणि, कुठे गेलेले नाही रे पोरं बाहेर निघाली.
होय काय मित्र मित्र गेलेले होय.
व्हय. तुझं काय काय चालय, झालेत कणी काम आजच्या दिवसाची.
झाले बाई आज जरा लवकर आवरले. म्हणूनच आलतो लवकर.
त्याला आणलं काय औषध तेन काय.
होय परवा दिवशीच तुमच्या इथून गेलो ना.
हा.
त्यादिवशी रात्री आलो, त्याला दवाखान्यात बी नेलं.
आता गोळ्या तेन आणलेल हाय. आता शाळा चालू झाल्या पावसाचं पाणी बिनी त्यामुळे सगळं.
एकापेक्षा एक भिजणार भिजायला.
तिकडे तुमच्या हिकडं तर लय घाण पाणी येत पावसाचं.
नाही वॉटर फिल्टर असल्यामुळे काय प्रॉब्लेम.
होतेच तस बाहेरच पित्यातच की शाळेतलं बाटल्या तेन भरून नेलेलं इकडं तिकडं. आता कधी जाणार आहे मुंबईला. आता मुंबईला जाणार नव्हे.
होय.
कधी जाणार आहे उद्या.
होय.
मम्मी म्हणाल ती की आत्या जाणार आहे. आत्या लागल्या वरडाल्या जाणार जायच इचल इचलकरंजीला जायाचं इचलकरंजीला.
कवा येत्यात तुमच्या मम्मीलाच वेळ मिळना.
हम ती काय. इथं इथल्या इथ असून माझ्याकडं यायला वेळ मिळत नाही तिला. तिजी कामं सपत नाही. मी प व्हयं बघ की असच होतंय. ते पण हेनी नव्हतं म्हणून नाहीतर, मग कुठलं काय जायला मिळतय ते पण. पावसा पाण्याच आणि इकडे जाव वाऱ्यात घेऊन जाव पोरांना आणि परत आना. जा जा ये करण्यापेक्षा गप्प घरात बसलेल निवांत बरं.
होय पाऊस आज भरपूर होता बाबा सकाळी.
वहिनी.
पूर्ण येताना मी भिजायचं आलेलो.
एवढा पाऊस होता.
होय. रेनकोट होता. पण येताना म्हणजे तिकडं कोल्हापूरला येताना सका
हा सकाळी असत सकाळी होता बा अकरा बारा.
अकरा पर्यंत भरपूर होता पाऊस. आणि मी बरोबर पोहोचलो ते गेला पाऊस. तरी निघलो आज काहीतरी चार वाजण गेले.
आता आलाय काय कमी त्याचा ताप काय नाही अजून आणि वहिणी काय करायल्यात?
लागल्या. झोपायची तयारी आले का नाय भाऊजी मग?
आले आले. आता काय निवांत आता सगळं जरा पोटात बिटात सगळं खाल्लेलं पिलेलं सगळं बिघडलय.
हम्म.
सगळं आता इतके दिवस बाहेरचं सगळं तिकडचं खाल्लेलं
बाकी आणि काय म्हणतेस आज काय
आज नाय काय गुरुपौर्णिमा असल्यामुळ आज गुरुपौर्णिमा असल्यामुळ सुट्टी हाय.
हं हं
नाय तर आज वारामुळे असतंय सारखं.
असतंय वय?
गुरुपौर्णिमेमुळे जरा लागलंय आता काय गुरुवारचा नाय.
नसतयच काय?
नाय नाय बुधवार शुक्रवार रविवार
हा हा वार बगुण असते वार बघून यायला पाहिजे तुझ्या घरला. वार बघून यायला
अ होय वार बघ काय सोमवार मंगळवार काय नसतंय बुधवारी असतंय. शुक्रवारी असतय रविवारी असतय.
रविवारी जमलत म्ह
का?
कार्ड आलेत तर ते वाटायचेयत.
आं?
कार्ड आलेले द्यायला येणार हाय.
रविवारी होय?
हा रविवारचच या म्हणाल्यात ते मुलींचं वगैरे शाळा
हा परत कॉलेज हे ते सगळे इकड तिकडन जातात त्यामुळ ते परवाचं इथलं वाटलं काय ते झालेलं ते?
झालं की ओवाटसां ते होय तिथलं नाय तिथलं अजून यायचे हायेत. नाय आलता की फोन तिथल्या आणि बाई
आणि आलेला
आमच्या घरी हा आमच्या घरी जागा देतो तुम्ही या करा
ह तिकडच्या तिकडं गायब करशील म्हणावं मला. घरला यायलाच नको मला परत परत त्या माणसाचा काय फोन आलेला काय नव्हत?
आलेला की त्यो पण म्हणला अहो या मला लय बायका विचारायला लागल्यात तुम्ही थोड्याचंच काढून गेला. मी म्हणलं त्या दिवशी बी एवढं तूम्ही ऐकला नाय.
हा
आता मला यायचंच नाय.
मग आता तिकडच झालं ना सगळं काय केलं नाही परत बायकांचं?
काय माहित आता गेल्यावर
नाय नाय तू परत तिथं तिकडं परत गेलाच नाईस का? हा हा.
माडामध्येच झालेत माझ्यावजवळ तळशीवर झाले आणि
मग तिकडचं ते बायकांचं राहिलं तर राहिलंच होय कार्डचं?
होय. च्यावर करतेत नाही तर नाही कर मला काय
आणि मग ज्यांचा झालेल्याच तेवढ मग
हा तेवढंचयचं तिथे देतो म्हटली कि ती माझ्या जागा.
हा ती परवा होती ती दुसरी काय?
हो आमच्या घरीच येत जागा
हा.
ठीक आहे.
भरपूर मला वाटलं सगळ्यांनी काढला असेल अजून काढयचंय काढा ना. मग तु ते मशीन कुठून घेतलंस मग?
ते मला कळालेलं ग एका एकाकडं म्हणजे माझ्या साडूबाऊ होत का नाही त्यांच्या भावाने घेतलेले आहे त्यांनी मला ही सगळी माहिती सांगितली आहे. अ पण मला पण बरं वाटलं.
हाय पण हे लय हाय दगदग लय होत्या उग हा डबल डबल व्याप याय च एकदा घ्यायला यायचं एकदा द्यायला यायचं एकदा.
आता मी इचलकरंजीत काढले की काय वाटत नाही ग.
हा तेच की म्हण इकड लांब जर असाल की ते सगळं डॉक्युमेंट्स घ्यायचा वेळ ला तरी सुद्धा आहेच की जायच आहे की त्रास का जवळ जवळ जरी असलं तरी अर्धा पावता जरी असत खरं आता ये ऊन्हाळयाच चालतय पावसाळ्याच कस
होय अग वेळ झाला वेळाने आली मशीनने दोन महिने पैसे आधी भरलेले मशीनला. मलाला वेळ आणार आहे नाही तर भरपूर झालं हा चाळीस हजार रुपये भरल
एवढ्या आपण म्हणजे पहिला पैसे भरायच्या नंतर त्यांचे येणार?
ते मशीन देतात फक्त पैसे बैसे काय परत नाही त्यातल. तुम्ही हे हे करून करा
मग मशीन चे किती रुपये?
चालीस हजार भरतय मशीन आलं मग होय आणि मग त्याला पैसे भरून ते कार्ड काढायचे सगळे
हा आणि जर रिटर्न द्यायचं असलं तर मशीन?
रिटर्न बिटर्न काय अजून तर काही पॉलिसी नाही त्या ला. ते पाच वर्ष करार आहे ते.
मग ते पाच आता सगळे एवढ्या वर्षाभरातच काढून घेतील की.
नाही अ का परत काय तर आता एखादी दहा वर्षाची मुलगी दोन वर्षानंतर बारा वर्षाची होणार. बारा वर्ष पूर्ण झाले म्हणजे सहा वर्ष हा आहेत चालूच राहणार काम लोकांच कुणाच हरवणार कुणाचं काय होणार अ रिचार्ज मारायचे कुणाचं काय हरवलं कुणाचं मोडलं काय झालं.
अ मग तसं हरवलं तर परत पण काढाला येतय?
हो काढ
मग त्याला काय दुसरी प्रोसेस लाय काय परत तेच?
हाय दुसरी प्रोसेस आहे वेगळी जरा परत बासष्ट त्रेसष्ट आहे की होय तुला आलं नाही अजून काढ का तू काढलीच नाही?
एक करते
तू काढलीस काय नाही?
हम्म नाही आम्ही बसनं कुठे जातच नाही. जातच नाही तर कुठ
आग जाऊत नको की पण काढणार काढायला काय प्रॉब्लेम आहे? तुला असं काय एवढं काय तुला लयी पैसे द्यायच असल
त्याच पण काय खरं जात कुठच म्हणजे कुठंच जातच नाही तर. बस ना हा प्रकारच नाही आमच्याकडे.
तरी पण काढून ठेव कध्या उद्या आता उद्या दुसरं सरकार वगैरे आलं त्यांनी फेज केलं तर त्यावेळी पळत बसणार आहेस काय?
ह सांगालो ना बस हा प्रकार आमच्या मी कधीच बसणार माझं तर लग्न झाल्यापासून मी बस हा प्रकारच बघितलेला नाय.
खर आहे पण असाव बघा ठेवायच आपल्याला काय त्याला काय झडक वहिजे का त्याला वेगळ असं
ह ते तर आहे सोड म्हणलेला मी काढायचं करर ना्हा मला नको कुठं बसणं जाऊन जाऊन पडतं मला
पडत नाही पण कारण ठेव आपलं
होय ब मधी पण आलेला गल्लीत. म्हणलं आणि राहू दे म्हण कुठं बस नाही इथले तर मम्मीच घर आहे. आणि कुठं पाहुण्याच्या पण जायच असले गाड्याशिवाय जात नाही माझ्या पोराना प कुठं बसून जाणार आहे.
सरी पण काटवर
वहिनी काय आवराल्यात कि काय?
होय आवराल्यात.
श्लोक काय झोपलाय?
होण नाही नाही आव लोक आहे अजुून ते लोक येतो तझ थँक्यू
पाय म्हण म्हगून ते पोरगं तर कधी झोपून उठले अजून झोपलेला नाही.
काय दमवतोय?
दमवा लागँलाय म्हणजे बसायला पण लागला आणि आता धरून पण लागलाय. सारखं बधा बेड पण सारखं लहान आहेत ना निम्म्या साईजचबेड असल्यामुळे हईट ला कमी असल्यामुळेग सारखं धरून उभरायला लागलं आता.
ह ते याता चालूच सगळं वर ठेवायचं व्यवस्थित.
उठायच्या अगोदर सगळं कराय लागते. उठलं की हातातली कामं सगळी सोडायची आणि. तेचा मग बरोबरच बसायचं. आणि खाली एकटं बसत नाही दिसायचं बंद झालं की रडते.
हाहाहा.
त्यामुळं मग काम ज्या त्या ठिकाणी जिथं आहे तिथंच सोडायचं. म ते झोपू स्तो मग ठेवायची झोपलं की मग परत चालू. चालतंय झोप झोप उद्या येणार येस काय.
काय नाही बघू थांब.
हम चालते चालते ये मग आला
आ.
चालतंय ठू काय. हम.